हा बोल की.
येतोय ना आवाज माझा?
हो हो येत
हा काय करताय? झोपलाय की काय?
नाही जरा पडले होठे
हा हा जेवण जेवण वगैरे झालं असेल. अ ते मगती.
हो हो जेव.
हा मग बाकी काय म्हणतय.
म म्हटलं जरा.
हा हा हा हो. ते आणि ऊन पण आहे ना बाहेर जायचं म्हटलं तर. घरीच काय असेल ते आता हम्म आणि दुपारच जरा विश्रांती असलेलं चांगलंच असते ह
मग तेच म्हटलं उद्या योगासन आहे ना एकवीस जून उद्या
ह
त्याची थोडी माहिती सांगावी तुम्हाला योगासनची योगासन कस आहे आप ही भारताची प्राचीन परंपरा आहे म्हणजे जी पूर्वीपासूनचीच आहे प्राचीन काळात पण योगासन ह होती आणि करायचीत ना योगासनही ह
ह
आणि आपल्याकडं पण कसं म्हणजे काही ठिकाणी योगासनचा क्लासेस पण आहेत परत तिथं म्हणजे आपल्या घरची म्हणजे पाल
म्हणजे क्लासेस आहे किंवा ऑनलाइन आहे
हा तेच म्हणजे आपण कसं शिकू शकतोय आणि आपल्याला पण योगासना म्हणजे माहिती पण पाहिजेत ना आणि ते प स त्या म्हणजे काय म्हणतात ते उम म्हणे म्हणजे पूर्वी ते त्याचा शोध लागलेला त्याला हजारो वर्षांपूर्वी लागलेला त्याचा शोध आणि योगा योगासना मुळ कस होतं आपलं शरीर परत मन ते ते सगळं केल्यावर आपलं कसं आरोग्य ते नस चांगलं पण राह ते शरीर चांगलं राहतंय मन पण आपलं असं चांगलंच म्हणजे कुठला वाईट भावना पण आप आपल्या मनात येत नाही हा प्रसन्न राहतय परत शारीरिक आपल्याला मानसिक परत भावनिक ते सगळं आपलं आरोग्य ते सुधार हां पर हा तेनं सुधारते आपलं योगासन केल्यानंतर परत कसं आपल्या जीवनात पण ताणतणाव भरपूर असत परत आपल्या चिंता असतात भरपूर
हो
हा ते मग आपण कस ते जर नाही केलं ते आपलं वाढत जाते आणि आजच्या काळात कसं आपला हा धावपळीचा काळ झालाय
हो वाढत पण जात आणि नंतर भरपूर प्रॉब्लेम पण उद् बवत त्यांना हे दुखतय ते दुख ते गुडगे दुखतात हे म्हणजे त्याच्यासाठी थोडंफार ते पाहिजेच व्यायाम वगैरे
हा तेच आणि कसं आता आपलं हे जीवन तर पूर्ण धावपळीच झा म्हणजे कस तुम्हाला माहितीच आपलं दैनंदिन जीवनातलं.
आणि कस असं सगळं असं म्हणजे हलकं पण म्हणजे योगा व्यायाम आहेतच की.
हा होय.
म्हणजे वयस्कर लोकांना करायचं झालं तरी आपलं नॉर्मली काय
आणि आपल्याकडं कसं म्हणजे झाले माहिते का? योगासन वर्षातून एकदा येतोय म्हणजे आता उद्याच आहे ना तो योगासनचा दिवस. एकवीस तारीख मग त्यांच्यामुळ कसं होतंय की त्या दिव करायला बगतात एकके जण बाकी टायमाला योगासन कराय बगत नाहीत नाही तर म्हणा की हि म्हणजे
ते आता योगाच योग दिवस आहे त्यामुळं ते तेवढ्यापुरतं करतायत. आणि शाळेत सुद्धा तसच आहे मला वाटते. योग दिवस म्हणून तेवढ्या प बोलवतात बस्कर वगैरे घेऊन आणि नंतर करायला लावतात पण ते रेग्युलर ठेवायला पाहिजे ना त्यांनी.
होय होय रेग्युलर म्हणजे कस आपण जर रोज केलो तरच आपल्याला म्हणजे ती आपल्या शरीराला ती सवय लागते असं आहे ना. टिपण.
हा तेच की शाळेत सुद्धा ते असं कधीतरी म्हणजे योग दिवसलाच घेण्यापेक्षा रोज जरी नियमानात त्यांनी तो एक म्हणजे ठेवला क्लास
तर म्हणजे बरं होईल ना मुलांना पण म्हणजे सवय लागेल.
सवय पण लागणार आणि त्यांच आरोग्य पण चांगलं
हो आणि अचानकच असं करायचं म्हटल तर ते बरोबर म्हणजे करत नाही ना ते पहिल्यापासूनच शाळे पासून पण सवय असेल तर मग सकाळी उठून कस करू शकत त्यात ना
हा आणि म्हणायला गेलं तर आपलं शरीर पण स्नायू मजबूत होत परत मन शांत पण होते ना योगासन केल्यानंतर कधी पण आपण एक दिवस योगासन करण बघायचं आपल्याला कसं वाटते बघायचं म्हणजे एक दिवसान काही होत नाही सोडा फरक काहीच पडत नाही. पण म्हणायला गेलं तर ह योगासन दररोजच
हा पण ते केलं तर कायमस्वरूपी करायला पाहिजे नाहीतर काय उपयोग न. नाहीत आहे का?
हा.
आणि कसं होते तेवढ्या ह तेवढ्या पुुरतं केलं आणि सोडलं. कि मग ते परत जास्त जे कमी दुखते ते जास्त दुखत
दुखाय लागते हा. आणि त्याचा फायदा म्हणाला गेला तर भरपूर आहे शरीर आपलं निरोगी राहतय परत तंदुरुस्त राहतय शरीर आपलं. आणि मानसिक ताणतणाव तो कमी होतोय. आणि एकाग्रता स्मरणशक्ती वाढत्या. होय होय परत आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती ही आपल्याला पूर्ण आयुष्य संपपर्यंत तर पाहिजेच असते. त्याच्यामु योगासन करणं हे चांगलंच आहे योगासन केल्यानंतर कसं स्मरणशक्ती पण आपली वाढणार परत एकाग्रता क्षमता असते ती ती पण आपली वाढणार आणि म्हणजे म्ह तरी माणसं ते नसतात म्हणजे तेच त्यासनी पण करायला पाहिजेच पण आपण पण रक्ताभिसरण सुधारते म्हणजे आपलं जे अंगातलं रक्त आहे ते आपल्या अंगात खेळत राहायला पाहिजे तर एकेकांना त्रास असतो माहितीय ना ब्लड म्हणजे ब्लड शुगर वगैरे ते एकेकांना अस त्या त्या लोकांनी पण म्हणजे योगासनही करायला पाहिजे अ्ा आणि जी रोग प्र्रतिकार शक्ती असत्या ती वाढते आपल्या अंगातली हो परत म्हणायला गेलं तर वजन आपलं नियंत्रणात राहते एकेकांचं कसं वजन भरपूरच असते मग त्या लोकांनी ना म्हणजे व्यायाम तर व्यायाम करायलाच पाहि होय व्यायाम पण करायला पाहिजे आणि हे आपलं योगासन पण करायला पाहिजे
आणि योगासन करत करत थोडं म्हणजे डाईट पण केलं ना म्हणजे आता योगासनला कसं फळ भाज्या ताज्या भाज्या फळं हे खायला लावतात ना
खायला लावतात होय ते पण खायलाच पाहिजे
पौष्टिक खाणं आणि योगा हे केलं कि म माणूसला म्हणजे काही म्हणजे हे दो द ते दुख असं काहीही होत नाही आणि एकदम दिवस पण कसा प्रसन्न छान जातो
जातय आणि त्यात नाही गेल तर आपल्याला झोप चांगली लागता परत आपली आपल्याला श्वास घ्यायचं म्हणजे श्वास घ्यायला एकेकांना प्रॉब्लेम होत असेल तर ते पण आपलं सुधारतं योगासनामुळे
हो
परत त्याच्यात ल प्रकारात आपल्या योगासनची माहितीच असतील तुम्हाला त्यामध्ये ताडासण पण आहे वृक्षासन आहे भुजंगासन आहे वज्रासन पद्माासन आणि सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार कार पण आपण करतोयच ते काय योगासनमध्येध्येच येते ना आणि आणि आता काय उद्या ह म्हटल्यावर आता उद्या सगळीजणच करतात आपल्या घरात जर बारकी म्हणजे शाळेत जाणारी पोरा असतील हो ती तर आता उद्या करणारच आणि योगासन करताना आपल्याला काळजी पण घ्यायला पाहिजे ती म्हणजे योगासन आपण रिकामे पोटी आता सकाळी करायचं म्हणजे उठल्यानंतर कारण का जेवून वगैरे ते हा जेवून वगैरे करायचं नसतं काय रिकाम पोट जावेस म्हणजे आपण कसं सकाळी उठत रात्री जेवतो ते आपण सकाळी उठतोय त्याच्यानंतर न फ्रेश होऊन आपण योगासनं केली पाहिजेत कारण कसं जर आपण खाऊन वगैरे अ योगासना केली तर आपल्या पोटात दुखणे आणि आपल्याला असं म्हणजे जरी खाली बेंडतेन व्हायचं असेल तर आपल्याला हो होता येत नाही हा त्याच्यामुळे ते रिकामे पोट करायला पाहिजे आणि म्हणाय गेलं तर ज्या ठिकाणी स्वच्छता हाय म्हणजे हवेशीर ठिकाणे जेवढे आहेत त्या ठिकाणी योगा करायला पाहिजे आणि त्यामध्ये घाई गडबड करून चालत नाही घाई गडबड केली की माहितीय ना पण केलंच आहेत ना योगासून त्याच्यामुळे आपल्याला माहितीच आहे
तर कुठं उलट किंवा चमकलं कुठं काय झालं
हा त्याच्यामुर त्याच्यामुळ एक एक क्लास पण आहेत क्लासमध्ये पण किती चांगल्या प्रकारे शिकवलं पण जाते
आता भरपूर क्लासेस आहेत त्याचे पण भरपूर जण शिकवतात योगा आणि तुम्हाला इथल्या इथंघरात म्हणजे आणि सगळीकडे ते योगा क्लासेस पण निघालेत
हा म्हणजे होय आणि जे योगा करणारे म्हणजे कोण शिकवणारे आपल्याला असतात ते शिक्षक तेंन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण ते योगासन केलं पाहिजे कारण का आपण म्हटलं तर आपण स्वः करायला पाहिजे पण आपल्याला ते करता येत नाही आपल्याकडून काहीतरी चूक झाली तर आपलंच म्हणजे काही ना काहीतरी होणार म्हणजे हात लचकणे पाय लचकणे कंबर लचकण्या असेच आपल्याकडूनच काहीत होणार त्याच्यामुळे जे शिक्षक त्याच त्या शिक्षकांकडूनच आपल्याला करायला पाहिजे ह आणि जर आपल्या शरीराला त्रास होत असेल तर त्या आसन आपण थांबवायला पाहिजे ठीक आहे मग आपण कर येऊया मग उद्या योगासन मी येईन तुमच्याकडे करायला होय होय उद्या आहे करते मी तुम्हाला नंतर हा ठेव मग हो हो चालेल चालेल